हॅलो
हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज
मॅडम तुमचा आवाज थोडसा अडकत येतोय माझा आवा हो
हा आता येत हो हो येतोय क्लिअर.
हो हो हो तर मॅडम नमस्कार
नमस्कार मॅडम
मी कार्य अँप च्या टास्क बद्दल तुम्हाला बोलणार आहे दहा मिनिट वेळ आहे का तुम्हाला बोलायला.
हो हो आहे आहे.
तर आपण कुटुंबाबद्दल बोलू.
ह चालेल चालेल बोलूयात.
तर कुटुंब म्हणलं आपलं कुटुंब एकत्रच कुटुंब असतंय ना सर्व आई वडील आज जी आजोबा असतात. त्यात महत्त्वाचे महत्त्वाचे म्हणजे, आपले आजी आजोबा असतात हेना आजी आजोबा म्हणजे आपले वडीलधारे असतात. आणि आपल्याला सर्वात मार्गदर्शक दाखवणारी व्यक्ती म्हणजे आपले आजी आजोबा. नाय ते आपले ते आपल्या आई वडिलांचे सुद्धा आधारस्तंभ असतात किंवा, आपले आधारस्तंभ असतात. आणि त्या आपले नातवांचे लाड पुरवतात परत मुला मुलींचेही ना लाड पुरवतात. त्यांना जुन्या गोष्टींची, आणि हो जुन्या गोष्टींची आणि संस्कारांची आपल्याला कशी जाणीव असते कशी जाणीव करून देते आपल्याला जाणीव करून देतात ते. हेना आणि संकटाच्या वेळी संकट संकटांच्या वेळी ते कुटुंबाला एकत्र बांधून ठेवत. तात की काही संकट आले त काही संकट आले तर आपले कुटुंब इकडे तिकडे म्हणजे असं म्हणतात ना का ते वेगवेगळे ते तस व्हायला नको म्हणून ते एकत्र धरून ठेवतात हाय ना कुटुंबाला.
हो हो. आजी आजोबांकड संस्कारा
ह संस्कार शिदोरी असते हो आणि ती खास म्हणजे नातवांचे नातवंडांचे लाड पुरवले जातात काही जुन्या गोष्टी सांगवले जातात काही आजी गुपचुप आपल्याला पैसे वगैरे हे तर आपल्या हातात गुप ठेवून देते आपल्याला त कळू ही देत नाही ते आपल्या तुमच्या भातामध्ये चिवून देते ह ना.
हो ना.
हे आणि त्यांचे महत्त्व म्हणजे आपल्या आयुष्यातील खूप महत्व आहे त्यांच्या आजी आजोबांचे की प्रत्येक आजोबा हे पाहिजेलस कारण आजी आजोबा हे असे व्यक्ती आहेत, की ते आपल्याला लाडाही पुरवतात. आपल्याला मार्गदर्शक हे दाखवत आणि त्यांच्या अनुभवातून आपल्याला काही गोष्टी शिकायलाही मिळतात. ह
हो
त्यांचे ते म्हणजे त्यांचे बरेच. वर्ष उपलटून गेलेलं सततेचे जीवन जगण्याचे धडे ते आपल्याला शिक की त्यांनी खूप अनुभव घेत ले असतात त्यांना अस बऱ्याच गोष्टीचे अनुभव आलेले असतात. आणि त्यांनी पर परिश्रमाचे म महत्त्व ते आपल्याला समजून सांगतात. की काय काय परिश्रम असतात, त्यांनी किती पर श्रम घेतलेत काय काय कष्ट घेतलेत.
हा
त्यांनी काही चढा उतार बघितला असेल तो आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात.
हा आणि त्यांच्या अनुभवातून शिकवतात. पुढच्या गोष्टी
हा त्यांचे अनुभव होतो शिकवतात. आपल्याला ना काही हो काही वाईट काही
हा
काय चांगलं ते आपल्या हो ते बरोबर जाणीव करून देेतात. आणि ते आपल्या चांगल्या मार्गावर चालण्याला दाखवत आहे. ना आणि गोष्ट आणि गोष्ट तर खूप हे असतं का नाही रात्री संध्याकाळी रात्री झोपताना. जी आजोबा म्हणले की आपल्याला गोष्ट ही ऐकायलाच मिळते.
मिळतेच.
रात्री झोपताना काही प्रेरणादायी गोष्टी सांगतात. काही अनुभवाच्या गोष्टी सांगतात त्यामुळे आपली मुलांची कल्पना शक्ती ह वाढते. आणि त्यांना ह आणि त्यांना सुरक्षित वाटतं की नाही आपल्या आजोबा आजोबा आहे तर पण सुरक्षित आहोत असं. ह ना आणि प्रेम प्रेमळ तर खूपच असतात त्यांच्या सारखे की माया तर कोणीच लावू शकत नाही. ह ना आणि वा आपल्याला ते वातावरणा अनुभूती करून देतात कि सुंदर वातावरण कि आनंदमय वातावरण कसं ठेवावं काय ठेवावं हे सरी माहिती ते आपल्याला करून देता.
हो त्यांच्याकडून शिकायला मिळतात.
हो. त्यांच्याकडन करून शिकायला मिळतात, आणि ते म्हणायला गेलं नातवाडांचे खरे मित्र तर तेच असतात पहिले.
हो
आजी, आजोबा पहिला मित्र म्हणजे आपले आजी, आजोबा आपले मित्र मैत्रीण असतात. मुलांचे हे ना नातवंडांचे
बरोबर आहे. आणि आजकाल तर कसं सगळ्या बायक ण ह म्हणजे न वगैरे घराच्या बाहेर पडतात ना आणि आपल्या घरात म्हणजे आपल्या हक्काचे आजी आजोबा त्यांच्या सोबत ते मुलांना ठेवून जाऊ शकतात म्हणजे काळजी राहत नाही ना नोकरीच्या ठिकाणी कि घरी
आणि आताचे आई वडील हे कसे रागवून सांगतात ह ना मुलांना रागवतात त्याच गोष्टी आपल्याला आ बा प्रेमाने सांगतात मायेने सांगतात तेच आपल्याला मायाने सांगतात हस हसत खेळत आपल्याला कशी गोष्ट समजाून सांगतात आणि ते ही आपली गोष्ट आपण समजून घेतो त्यांची
हो ना
आपला तर कुटुंबाचा तर भक्कम पाय असत आजी आजोबा
हो हो बरोबर आहे
संयुक्त आता बहुतेक कुटुंब विभक्त होऊन गेलेले आहेत आणि संयुक्त कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणजे आपल्या आजी आजोबा कारण ते आपले आधारस्तंभ असतात आणि त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळते
हो आणि आजकाल कस नोकरीच्या ठिकाणी मुलं जात ात मग सुना पण तिकडच राहतात आजी आजोबा गावी राहत
बरोबर
अ त्याच्यामुं थोडं विभक्त कुटुंब पद्धतीच ह निर्माण होय लागलेली जास्
हो आणि ते जसे म्हणले म्हणायला गेले ते आपल्या कुटुंबाचा पाया असत आहे ना त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्याला घरात आनंद आणि एक प्रकारची लक्ष्मी टिकून राहते हो एक प्रकारची लक्ष्मी आपल्या अ घरामध्ये कुटुंबामध्ये टिकून राहते आणि एकत्र सुद्धा राहायला एकत्र सुद्धा राहा राहायला मिळत आपल्याला आजी आजोबा असल्यावर
हो
ह आणि त्यांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या त्यागाचा त्यागाचा सन्मान तर आपण तर करायलाच पाहिजे ना
करायला पाहिजे हो ना
हो आणि महिन्याच्या
पाहिजे
हो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पहिल्या सोमवारी पहिला सोमवारी तर आजी आजोबांचा दिवस साजरा त हा आपण करायलाच पाहिजे
हो करायला पाहिजे तशी काहीतरी योजना काढायला पाहिजे हो
ते सप्टेंबर महिन्याच्या रविवारी आपल्याला तर साजरी करायलाच पाहिजे
हो
कारण आजओद वाासले की आपल्याला पण शिकायला मिळत त्यांच्याकडन काही अनुभव घ्यायला मिळतात
हो बरोबर आहे ना आजी आजोबां मुच आजकाल नाती वगैरे कोण आहेत एकमेकांसोबतचे होन
आणि कुटुंब पण एकत्र दिसायला मिळतात आजी आजोबा राहिली की आणि आजी आजोबा नसले की आपल्याला कुटुंबही मिळत बघायला मिळत नाही
हो ना म्हणजे कसं एकत्र कुटुंब एकत्र कुटू कुटुंब असेल ना तर ते कुटुंब म्हणून नाही तर त्याच्यामध्ये संस्काराची शाळा असते
हो सुरक्षित असत बरोबर आणि तरी बी अंतर किती बी असलं पण आजी आजोबांची जागा आपल्या मनातून कोणीच घेऊ शकत
हो कारण ते आपल्याला स्वतःची ओळख निर्माण
ओळख निर्माण करत हा आजीची माया म्हणजे आजीची माया म्हणजे ही आपली ते म्हणतात ना दुःखावर फुंकतो आपण तशी माया असते आजीची आपली
हो अस
त्यांच्या त्यांच्या गोष्टीमध्ये वेगळंच वेगळंच प्रेम असतं वेगळीच ऊब मिळते आपल्याला त्यांच्या प्रेमामध्ये त्यांच्या गोष्टीमध्ये आपण एकदम सुरक्षित सुरक्षित असं हे करतो आणि आजचा सहवास म्हणजे आपल्या आयुष्यात ती मोठी संपत्ती आहे आजी आजोबा
बरोबर आहे ना
आपल्या आपल्या आयुष्यात किती पण संकट आले तरी बी आपल्या आजी आणि आजोबाचा आशीर्वादामुळे आपण सर्व काही ठीक करू शकतो सर्व काही बरं करू शकतो हे ना आणि आपली आजी म्हणली की आपली शिदोरीची चावीच असते ती गुपचुप आपल्या पिशवीतून पैसे काढून आपल्या हातात दे
ह ते तर आहे माय असती ना तेवढी आजी
माया हा.
ह नंतर अ मुलं पण म्हणतात आजी आईला सांगू नको बग पैसे दिले होते म्हणून नाहीतर तुलाच बोलल अजून
आजी अशी व्यक्ती कि आप पण तिच्या भूतकाळाशी जोडलेला जाणारा एक संबंध असतो. अस ना आपला या आजी
हो हो.
गोड आठवणी देऊन जाते की नाही आजी आपल्याला
आजी हो
आजोबांचं प्रेम तसंच असतं आपला आजोबा आपले काही गावात म्हणा कुठे फिरायला वगैरे पार्क मध्ये तर आपण नेहमी आजोबांनाच घेऊन जातो.
हो. आणि बाहेर गेलं कधी कुठं काही असं चांगल्या वस्तू वगैरे दिसल्या तर आजोबा तसं आवर्जून घेऊन येतात ना हे आपल्या नातवंडासाठी म्हणून त्यांना आवडेल असं म्हणून
हा ते नात नातवंडांना घेऊन जातात बरोबर आहे ना आणि आपण काही हट्ट करायच म्हणला की आपण आई वडिलांकडे हट्ट नाही करत आपण आजी आजोबा असले की आजी आजोबांकडे हट्ट करतो आपल्याला माहिती असतं की नायी आपला हट्ट इथेच पुरवला जाणार आहे असं
हो बाहेरुन काय आणायचं म्हणलं की अगोदर आजोबांना
आजोबांना हो तेच ना आजोबांनाच फक्त द्यायचं म्हणजे आता ते संपते ना हो आता
ती नाही म्हणत नाहीत.
नाही आणि आपल्याला माहिती असतात. आपल्याला माहिती असत ना की आपल्या आजोबांकडेच आपला हट्ट पुरवला जाणार आहे आणि आपला ह पूर्ण होणार आहे असं.
हो बरोबर आहे ना.
आजी आजोबांची माया ही खूप वेगळी असते.
हा.
प्रत्येकालाहीच नाही मिळत आजी-आजोबंची माया काही ही नातवंडांच्या कमी वयातच आजी-आजोबा नसतात.
हो आणि आता तर अ. विभक्त कुटुंब जास्त होतात ना आता सध्याच्या काळामध्ये. नोकरीच्या निमित्ताने म्हणा, अगर स्वातंत्र्याच्या निमित्ताने म्हणा. बऱ्याच बायका एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नको म्हणतात. राहायचं. त्याच्यामुळ थोडं आजी-आजोबांना म्हणजे त्यांना थोडं संस्कार वगैरे कमीच पडतात म्हणायचं आजच्या आजकालच्या पिढीला.
चालेल मॅडम मग तुमच्याशी बोलून छान वाटल.
हो मला पण छान वाटलं.